हॅलो
हा बोला की.
हा बोल.
हम्म मग आणि काय आणि आपण भाकरीला शाळू दळतोय बघा. त्यात हे घालताय तुम्ही.
काय ग.
तांदूळ
होय तांदूळ घलतोय की. रेशनचे मिळाले तांदूळ घालतोय मी त्यात.
हा हा तेच घ्या. म्हणजे एक किलोला एक किलो शाळूला एक किलो तांदूळ.
नाई नाई.
पाच किलोच्या शाळूला दोन किलो घालतोय.
दोन किलो व्हय हां हां म आम्ही कसं दोन किलो तांदूळ नाई दोन किलो शाळू. एक किलो तांदूळ.
हा म ते तांदळाची क्वांटिटी कमी ठेवली तर चाल
चालत्या होय होय शाळू जास्त पाहिजे ना.
ह तांदळानं जरा कडक होतय ग.
हां
भाकरी म्हणजे सकाळची भाकरी लगेच एक दोन ते सात लगेच कडक होतय असं होतय जास्त तांदळामुळ. पांढरी खड होत्या सोड पण ती गरम गरमच खायला
खायला हा हा
म आपण डब्यातुन देणार. म ते कडक होणार.
होय होय शक्यतो भाकरी डब्यात मऊ राहतच नाई. दुपारपर्यंत ती जराका होईना असं कठीण होत
होत्या सोड गॅसवरची राहू शकत्या राहत्या सोड. मऊ होत्या हा गॅसवरच्या मऊ राहत्या चुली वरची जरा हे होते.
कडक होत असल हम् हम्.
ते तू हेज करत्यास का? अ काय म्हणत्यात त्याला मल्टीग्रेन धान्य असतय ते सगळं सोयाबीन गहू तेन असं. काय काय असतय की ते मिक्स धान्याची चपाती तन असत्या बग मिक्स धान्य दळुन आणायचं
नाही नाही आम्ही फक्त हाय ना कवा तर चप पाती घहू दळताना हाय ना त्यात सोयाबीनची डाळ घालून दळतोय.
सोयाबीनची डाळ असत्या.
सोयाबीन ची डाळ असत्या की सोयाबीन असते ना तस सोयाबीन ची डाळ असत्या.
ती कुठू मिळत्या मी बघितलं नाही ग सोयाबीन डाळ.
घरी बनवत्यात डाळ त्याजी सोयाबीन असते ना ते वाळवायचं तेन जसं आपण हरभऱ्याची डाळ बनवतोय. ना तसं ते त्याजी डाळ बनवत्यात. हा म ते आमच्या पलीकडच्याच नाही. त व्हय सोयाबीन ची उसळ पण छान होत्या. सोयाबीन होय आळसुंद शिजवून घ्यायचं आपण कसं मूग शिजवून घेतोय ना. तसं शिजवून घेऊन त्याला कांद्याची फोडणी टाकायची उसळं करायची तेजी. जरा आसं रबरबी ठेवायच छान लागतय होय.
होय काय तुमच्याकड हैत का सोयाबीन?
होय सोयाबीन हाय आळसुंद हाय आम्ही काय आणलो नाई धड लक्षात नाही बाजार कालच भरलाय परवा दिवशी. आता सोयाबीन म्हणल्या वर लक्ष त आलं आम्ही छोले, आखा मसूर, मसूर ची डाळ हेच मटकी डाळ हा. आळसुंदाचे पण छान होय आळसुंद किंवा मग हे सोयाबीन.
ह आळसुंद चवाळ आळसुंद म्हणजे चवाळीच न्हवं चवळीच मिळत्या आमच्या ईकड.
चवाळीलच आळसुंद म्हणत्यात काय?
चवाळी म्हणत्यात व्हय.
आणि आळसुंद वेगळा अळसुंद मोठा असतोय हो सोयाबीन सारखं.
होय का.
चवाळी छोटी असत्या.
त्याला म्हणल वाटत कोण तरी वाटलं ग मला हा.
नाई खरं आमच्यात पण चवाळी हाय की घरी खरं ती चवाळी छोटी हाय. आणि आळसुंद हे सोयाबीन सारख मोठ मोठं असते. आपलं छो छोले असते ना त्याच्या ज कमी तेवढं मोठा असते ते अळसून शिजल्यावर तेवढं मोठ होते ते
ह हा ह हा.
शिजवून घेऊनना कांद्याची फोडणी टाकली कि छान होते.
आणि काय मग
हम्म काय नाही ब ते जवसाची चटणी कसं करतायस.
जस जस चटणी करतो केलतो जर दोन्ही वेळा
हा ते म्हणजे तेलात टाकून भाजायचं का नुसतं भाजायचं जवस.
कोरडे वाजायचे.
कुरुडया.
हा आपण कोर्टाच्या अडचणी करताना ते काय म्हते त्याला पुरठं कावी असे बघ.
हा
ते कसं भाजून घरचं तसच की
हा हा भाजून मग मिक्सरला बारीक करताना
लसूण घालायचं कडपत्ता घालायचा जिर घालायचं
ते लसूण कडीपत्ता घालून राहतय का थोडे दिवस ठेवणार आपण
मग त्यासाठी मला चौ कशी येणार दोन चार दिवसांसाठी चव राहत्याच की वाटीत ठेवल्यावर
हा हा
राहत लसना कडीपत्ता करताना राहते कि त्याला कय होत अशी कुठे आपल्याला साठवायच आहे किलोभर करून आपण क
नाही होय होय खायालाच कि पावशेर भर आणून ठेवले जवस करायची आहे चटणी बर बर
थोडे थोडे कर
हा हा
मग भाजून घेतलीस ना व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचा
हा
आणि त्यात मग जिर लसूण जरा कढीपत्त्याच पान हा बारीक करताना घालायचं
तिखट मीठ
कोणाला सुक्या मिरच्या आवडतात लाल घातलेल्या नाही तर कोणाला मी घातलेल्या आवडत्या
हा नाही लाल मिरची घालून पण छान होते आपण शेंगदाणे चटणी लाल मिरची घालून
हा ते पण होत्या सोड
आवडी नुसार आपल्या असेल त्याच्यावर अवलंबून सुक्या मिरच्या काय सारख्या सारख्या नस त्यात ग सुक्या मिरच्या ग लाल ते असतात कसं असं तुझ्याकडं घरात
अशेच असत्यात आमच्यात असत्यात रान होय होय रानातल्या नाही मिरच्या मग हिरव आणले कि ते ठेवून ठेऊून लाल होत्या लाल होऊन वाळत्यात
वाळवत वाळवत ठेवतच
हा अस
ठेवायच्या
हं हं
आणि हाय ना आपलं वल्ल खोबरं असते ना वल्ल खोबरं लसू लसूण आणि आपली पिकली मिरची एक दोन तीन घालून मिक्सर ला चटणी करायची भाकरी गरम गरम भाकरी सोबत खायचं ते
वल्ल
ओलं खोबर पिकलेल्या मिर मिरच्या आणि त्यात मीठ घालायचं आणि लस घालायचा आणि चटणी करायची मिक्सर ला सुकी चटणी आणि गरम गरम भाकरी सोबत खायच ती चटणी राहत्या दोन ते चार दिवस राहत्या
ओल्या खोबऱ्याची राहत्या
राहत्या त्याला पाणी तेन काय सुद्धा घालायचं नाही फड फडीत अस चटणी करायची तेजी आणि ती असं वाटी होय छान लागते भाकरी सोबत छान लागते.
करून बघतो खाताना कस ज तर असं तेल घालायचं का अशीच
नाही नाही तशीच खायचे. छान लागते आता, आमोवशाला नारळ फोडल्यावर.
हां सोमवारी,
हां,
सोमवारी आमुवश्या य त्यावेळेला,
तसं पण आपण खोबऱ्याचं गाय, मीच करू शकतो ना असं भाजी. मी पण जास्त घालू शकत नाही ओलं खोबरं कालवणात ह तेच क केलं तर मग खोबऱ्याच्या आमटीला ते चालतंय ते
खोबरे ज आंबिल,
आमटी आमटी हम्म,
खोबऱ्या ज आमटी कशी करत्यास तू चटणीच करतो ना आपण इडली संग करून खातेस करते.
पण आमटी करायची अ खोबरं आहे ना पूर्ण असं बारीक करायचं. बारीक उसवि ना तर त्याला हे करायचं काय म्हणतयात त्याला पाणी घालून जरा बारीक करायचं. आणि टोमॅटो बारीक चिरायचा एक आणि लसणाची फोडणी द्यायची लसूण जिरं मोह री हिंग कपत्ता फोडणी दीऊन टोमॅटो घालायच टोमॅटो पूर्ण भाजून घेतलं ना ही पेस्ट घालायची आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं हा छान लागत खोबऱ्याच्या आमच्या ती पण नंतर मग त्यात आपण फरसाना घालून खाल्लं तरी चालते चपातीसंग ते सांगत आता कुठलंच आपल्याकडे माळवतते नसत नायंतर आपण खोबऱ्याची आमटी करू शकतोय भातातनं जास्त म्हणजे भात न खात तत. भाताने आमट्या असं होय होय हां छान लागतं.
केरळी केरळ केरळला असत तशी ना
हा हा तसं म्हणजे तिकडं आमची मावशी करतात ना कर्नाटकात.
हां हां हां,
करून बघतो तस आठवणीन ना करतो तुला सांगतो काय
पण शेवग्याची आमटी केेलती ना तुम्ही सांगली तशी छान झालती.
चांगलं झालती काय?
पहिल्यांदा मी शेवगेचे आमटे खाल्ले असेल मी कधीच असं आवडीन खात नाही.
हा डायरेक्ट शिजवून घेतलं म्हणजे शेंगचे पूर्ण चव
त्यात उतरत्या हा. आणि कुकरमध्येध्ये शेंगा शिजवून घेतल्या कसं होतंय ते दडपून असल्यामुळे ते शेंगाचा वास उडतोय. ते वास त्या डाळी डाळीला पण ते वास लागतो त्यामुळे चव लागत नाही. असं वासवासच लागतय त्यात
आता तसेच करत जा.
मला खबर आहे श आमटी करून बघतो का नक्कीच
हा करून बघा
म्हणजे कस मला खोबऱ्या चटणीला आवडत्या. ओल खोबऱ्याचे अंबोजी हा केली म्हणजे आंबोळी तरना सपली म्हणजे नुसतं चटणी जर उरली तर मी चपाती स खात
होय हा एखाद्याला आवडत असते आम आमच्या आईला पण तशी आवडत्या.
हा
त्याला काही फुटाण्याची डाळ आणि अ फक्त खोबरं हा मिर्ची लसूण
आणि कढीपत्त्याची जिऱ्याची फोडणी तेवढंच की
हा तेच
चांगलं वाटतं
होय होय
शेंगदााण्याची पण चटणी करतात ना अशी ओली?
होय होय अ शेंगदा नाही ना नुसतं आता आमच्या चुलत सासुबाई आहे ना नुसत शेंगदाना बारीक करायचं मिक्सरला आणि जस आपण खोबऱ्याला फोडणी देतोय ना मग शेंगदाणा बारीक करताना त्यात हे पण घालायचं. काय म्हणतात त्याला मिरची लसूण आणि फक्त ते हिंग मोहरी जिरं आणि कढीपत्त्याच तडका द्यायचा त्याला.
चालेल
तरी पण चव
हा
ते क्षणात अस लागत नाही.